हा हॅलो आवाज येते काय
हा हा
लागला कोण हम्म हम्म मग असे लावलेला तेनी बीडच्या आहे त्या त्यांना लाग नाही.
त्यांचा काहीतरी प्रॉब्लेमच होतोय कॉल येतच नाहीय त्यांच्या याच्यावरून आणि इकड केलं तरी कट होत अस काहीतरी प्रॉब्लेम होत.
होय कट झाला की माझा पण चारशे बहात्तर का पंच्याहत्तर सेकंद झालेले. आणि कटक झाला आणि मच झाला कॉल त्यांच्याशी बोलालत
हम म् चाललय काय चाललय सकाळ सकाळ काम
ह ह आता नाश्ता बनवला कपडे झाली. स्वयपाक तेवढा राहिलाय.
अअ मुली गेल्या का स्कूलला
गेल्याई आज शनिवार सकाळची शाळा दोघी पण गेल्या म्हणून आता त्या यायच्यात बारापर्यंत हम्म.
आज लवकर सुटणार र असेल स्कूल
बाराला सुट्या बारा नंतर तर काय आता फोनच खंरच नाही. त्या काय बोलू देत नाही बाराच्या आत त्यांनी सगळं कॉल करून घ्यायचं बारा नंतर काम करायचं आज
हो अ
स्वयंपाक तेवढा आता बनवणार जरा आणि कॉल करणार. जरा काम करणार आणि त्या आल्यानंतर ना मग भांडी वगैरे धुवायची.
बरं आज आपण एखादी रेसिपी घेऊया.
हम्म
तुमच्यांकडे काय फेमस रेसिपी कोणती आहे एखादी मला शेअर करा तुम्ही
तुम्ही जरा म्हणा की मला तर मग आमच्याकडे असं फेमस असं काही नये आमचं गाव गाव आता छोटा आहे ना
नाही नाही पण असं आता जिल्ह्याच तालुक्याच कोणतच तस आता कोल्हापूर म्हटलं की अ तांबडा पांढरा रस्सा हा मग त्याविषयी सांगा कारण आम्ही कधी खाल्लेल नाहीये
तुम्ही खाताय का नॉनव्हेज
हो अ
मेन म्हणजे कसं झाल पहिला ना कॉल नी नॉनव्हेजच खात नव्हत्या मग मी म्हटलं जर कुणाला परत विचारायचं नाही हा ह म्हंटलं तर तुम्ही विचारालाय तर म्हणून विचारलं म्हणजे एकमेकांना खात नाहीत ना ऐक ऐकजण ते बोलताना अवघडल्यासारखं हाय
हम् नाही आम्ही खातो
हम्म
पण ते तांबडा पांढरा रस्सा ऐकून माहित आहे फक्त कोल्हापूरला प्रसिद्ध आहे
हो हो छान होतय तो छान लागतोय तुम्ही कधी खाल्लेला नाही मी एकदाच बनवलेला तो पण माझ्या बहिणीने मला सांगितलेला तो मस्त झालेला
म्हणजे अ चिकनच कि मटनच
चिकनच बनवलेलं मी कारण मी मी मटन मी खात नाही कोणच खात बे मी तुम्हाला सांगते मी थोडं
केलत का तांबडा आणि पांढरा वेगवेगळा म्हणजे एकाच चिकनचेच दोन प्रकार केलते का तांबडा
हा म्हणजे ते चिकन आपण शिजवून घेतोय ना पाण्यात मीठ आणि हळद टाकून तेव्हा ते मिठांच पाणी असत ना येल्लो कलरचं ते ऐ पाणी काढायचं आणि त्या पाण्याचा पांढरा रस्सा करायचा थोडं काढायचं पाणी नीट आणि त्याचा पांढरा रस्सा करायचा आणि नंतर राहिलेलं थोडस पाणी असेल त्याचा तांबडा हे करायचा म्हणजे आपला रेग्युलर वरचा जसा असतोय तसा चटणी घालून न मग ते कसं करायचं सांगते मी तुम्हाला हे असत का नारळ असतं कनी नारळ घ्यायचं ते सगळं खोबरं काढायचं त्याचं परत ते चिरायचं पातळ पातळ असं काप कराय हा ओला नारळ हा आणि ते खोबरं मिक्सरला फिरवायचं एकदम बारीक आणि नंतर ते कापड असत ना पातळ असं पांढरं कापड त्याच्यामध्ये घालायचं आणि ते दूध कर काढून घ्यायचं त्याचं खोबऱ्याचं
हा
आणि ते दूध काढल्यानंतर मग त आपण पिवळ्या कलरचा सपक रस्ता काढलेला असतो की नाही
ह हा
त्याच्यामध्ये हे घालायचं अ वेलदोडे अ वेलदोडे नाही काय अ ते दालचिनी आपला खडा मसाला असतो ना
तमालपत्र
हा लववंग आणि मिरे हा तेल थोडं घ्यायचं एका भांड्यात त्याच्यात तेल घालायचा खडा मसाला आणि नंतर ते पिवळा कलरच असते ना काढलेलं चिकनचं ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि तांबडा पांढरा रस्ता म्ह मसाला मिळतोय मसाला घालायचा तो त्याच्यात आणि नंतर शेवट ते जरा उकळी काढायचं आणि उकळी काढल्यानंतर शेवटी दूध वतायचं ते नारळाचं आणि नारळाचं दूध ओतल्यानंतर न त्याला हलवत राहायचं नाही तर ते फुटल्यासारखं होतेय मग ते हलवून हलवून थोडस उकळी काढायची आणि झाला मग रसा त्यात जरा मीठ वगैरे घालायचं चवीपुरतं आणि जास्ती शिजवायचं नाही तेवढंच पाच मिनिटच शिजवायचं ते लय जास्त शिजवलं तर ते फुटतय
आणि म्हणजे तो तांबडा पांढऱ्याचा जो मसाला आहे त्याला नावच आहे का तांबडा
रस्सा होय होय मसाला हा तांबडा पांढरा रस्सा बाजार ह्याच्यात मिळतो की आप आपल्या कशात पण मिळतो असं किराणमालाच्या दुकानात हा डी मार्ट मध्ये वगैरे अस मिळतो की फक्त एवढंच की ते नाळाचं दूध काढायला लागतं एवढंच प्रॉब् म्हणजे त्याच हे आहे काम एक्स्ट्रा नाहीतर चिकनचं शिजवलेलं पाणी असते ना त्याच्यामध्ये ते फोडणी मारायंच असते
आणि मग ते जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा गॅस कमी करूनच
ह हा हा हलवायच आणि दो पाचच मिनटं हलवायच च जास्त शिजवायच नाही ते जास्त लिमिटच्या बाहेर शिजवलं ना ते तर ते फुटतंय दूध फुटल्यासारखं होतंय ते हा पहिला थोडासा रस्सा शिजवून घ्यायचा आपला शिजवलेला असतोय ऑलरेडी थोडं उकळी काढून घ्यायची ते हे घातलेलं असते ना खडा हा ते हा ते खडा मसाल्याचं ते एक पेस्ट खडा मसाल्याची चव हा हां हा हा हा तसं करायचं आणि मग शेवटी दूध ओतायचं आणि दूध ओतल्यावर एक उकळा काढायचा आणि काढल्यानंतर न ठेवायचं थंड करायला मग छान लागतोय जर पाहिजे असला तर जेवताना थोड कोमट करून घ्यायच आणि परत
पण मग तो मसाला जर नसेल तांबडा पांढरा रस्ता तो मसाला भेटतो तो जर नसेल तर आपण घरगुती आपलं चिकन म मसाला किंवा लाल तिखट असं टाकू शकतोय का.
नाही नाही तचा नाही टेस्ट हा होय होय ते. टेस्ट त्याच्यात येत नाही मग ते नॉर्मलच रस्सा होणार ना. असं होणार ते. ते तिकटच तिकट घालायचंच नाही आहे त्याच्यात व्हाईट कलरचाच व्हायला पाहिजे तो मसाला व्हाईट होत दूध घातल्यामुळे व्हाईट होते ते म्हणून,
आणि जो मसाला भेटतो त्याला काही कलर असतो का वेगळा असा.
कलर काय नसत असा वेगळा.
तो तांबडा पांढरा अशाचा जो मसाला म्हणताय तुम्ही. त्याला काही वेगळां फ्लेवर किंवा काही वेगळं असतं का त्याच्यात.
होय होय बहुतेक तेजात काय काय असते तेवढं काय मला पण माहीत नाही खरं त्याच्यामुळे ते फ्लेवर येतोय. त्या मसाला हा ते मिळतय की रेग्युलर सगळीकड मिळायला लागलाय. तर भरपूर एका नाराळाच्या ह्याच्यामध्ये भरपूर होत ते. असं पाच पाच सहा वाट्या वगैरे होईल सहज.
कारण मी घरी कधी ट्राय केलेलं नाहीये फक्त ऐकून माहितीय की असं असं तांबडा पांढरा रस्ता, आणि आता ते बोलून बोलून मी ते मध्ये जरा मोबाईल वर सर्च केलं होतं तेव्हा ते बघितलं ते नारळाचं दूध वगैरे काढतात पण हा मसा ला सेपरेट असतो हे मला आयडिया नव्हती.
हा असतो त्याला मसाला सेपरेट असतो, कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा मसा ला म्हणून मिळतो.
येतो ना.
हा, होय बघा कधीतरी गेला तरी तुम्ही बघा घेऊन या म्हणजे
एक हा एकदा प्रयत्न
हा खर म, मी पण एकदा केलेला माझी मोठी बहीण सार ख करते ती. मग तिने मला सांगितलं एकदा करून तरी बघ, एकदा करून तरी बघ कराल ती. मग मी केल्यावर आमच्या घरी सगळ्यांना आवडलेला मुलींना पण आवडला म ती बोलली काय हॉटेलमध्ये एकच वाटी येते ना तेवढं एक वाटी आपल्याला हे होत नाही ना तेवढं बास होत नाही. मग घरी केल्यानंतर जस आपल्याला जास्त खायला मिळत. हाटेलात.
कारण हा आहे ना अह आपलं नेहमीचच रेग्युलर चिकन आपलं लाल तिखट वगैरे. कांदा लसूण मसाला, चिकन मसाला टाकून तेच केलेलं असं पांढरा रसच असं स्पेशल कधी केलं नाहीेया घरी
हा हा हा.
एकदा असं असं ट्राय करू पण त्याच्यासाठी ओला नारळ वगैरे ते आणून ठेवणं गरज ठीक आहे.
होय होय, आपल्याकडे घरी असलं अवेलेबल तर करायचं असं कधीतरी फक्त मसाला आणलेला असला पाहिजे मसाला हा लागतोच.
तो मसाला फक्त आता चौकशी करायला पाहिजे कुठे आहे का मिळतो का कारण कधी हा संबंधच आला नाही ना मसाला वेगळा करायचा. असं नेहमीचे आपले मसाले आणतो रे गुलर आपलं चिकन मसाला, कांदा लसूण गरम मसाला हे
हा हा हा.
तर मग आता बघूया हा विचारते मी तस दुकानांमध्ये भेटतो का वगैरे मग एकदा ट्राय
करा ट्राय करा बघा आणि जर तुम्हाला म्हणजे अनेकदा यु युटूब वर सर्च करून बघा, म्हणजे करायच्या आधी एकदा बघितल्या ना प्रत्यक्षात केलेला म आणि जरा तुम्हाला सोप पडेल. कोल्हापुरी असं सर्च तिथ कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस सर्च
हा छान आहे म रेसिपी साधी आहे काही एवढा आवघट नाहीये
हा सोपीच आहे फक्त ते कसं जास्त उकळी काढली की पुढं जाऊन चालत नाही. नाही तर ते हे होतंय फुटल्यासारखं हा.
नवीन शिकायला झालय छान वाटल. परत एकदा रेसिपी प्युअर बोलूया आप
हा हा चालतय की मग तुम्ही एक सांगा मला कोणती पण चालते. कॉल करा मग. हा.